अजून एक बाकी तीन राहिले होते मेहते दोनच राहिले होत
अस का शबुल करमत का तिकडं
हा करमत जाती शाळेत कपडे घेतले रविवारी गेली ना सोमवार पासून जाती शाळेत
म्हणजे आज दुसरं दिवस दुसरं दिवस आहे आज
हा पुरी तिला दिल्या सात, आठ जणी
मग काही टेन्शन नाही जाऊ म दाखवला की मी येईन दाखल दिला का
हा देत नव्हते
मग काय म्हणले
काही नाहीन पुरीचं होतच राहत आसन तसन आधी गेल्याकी गेला म्हने जा म्हने घेऊन दाखला त्याला वाटलं कायचं मग मी तेे्याय आले होते पत्र तुमच्याकड अर्ज मग मी जाऊन आले होते म्हणते ता अर्ज घेऊन या म्हण तुम्ही म्हणून म मी ते आले हो आणि मग नेल्यार म्हणून राहिल तुम्ही नव्हते टाकाल पाहा असंन, तसन म्हणलं हा प्रश्न तुम्ही आधी विचारायचा ना मला अ
यांना वाटलं हे काहाले येऊन राहात्या.
त्यांना असं वाटलं काहाच घेऊन जात्या, मग तेच झालं ना, मग ते अर्ज पण- पत्र घेऊन गेली मी त्यांची पुस्तकं घेऊन गेले मग म्हणतो का तुम्ही दाखला काबर नेऊ राहिले - च राहतं मला हा प्रश्न आधी विचारायचा ना तुम्ही का बर होतं, काय नाही.
हा
आ घेऊन चालल्या का दाखला, तुम्ही आधी विचारलंच नाही म्हणलं - तुम्ही डायरेक्ट तडफड निर्णय घेतला कि द्या म तुमचा अर्ज मांगन आणी जा दाखला घेऊन.
ह हा तुम्हाला गरज नव्हती अस तुम्ही बोलले म्हणा.
हा.
आम्हाला आधीच ऑलरेडी तिला पाठवायचीच नव्हती म्हणा पण नावीलाज होता आमचा म्हणून आम्ही पाठवली.
सांगितलं ना मग म्हणलं तिला खरं जोडी नव्हतं कोणी जोडीदार म्हणून ती या शाळेत आली म्हणलं नाहीतर- ती कायची या शाळ येती म्हणल. तिला आम्ही राजापूरला टाकल होत म्हणल शाळेत पण यायजायला कोणी सोबत नव्हतं तिला.
हा हा.
आता तिथ काही ताण नाही, तिची मामी नेऊून घालीती घेऊन येती, भाऊचं पोरग आहे माह्या- चुलतीची पोरगी हे, भावाची पोरगी हे. तिथल्या तिथेच हे सगळ. झाली तिने काढली चांगली दहावी तर तिथं कॉलेजे बी हे आज. आठरावी एकोणासावीपर्यंत कितक बी मोठं.
आण् लई महत्त्वाचं, नेवाजात मोठ कॉलेज एकदम हा.
अ तिथं काही ताण नाही.
हम् नाही बरं झालं डोक्याला ताण नाही राहिला.
आता पह्यलला किती दिवस म्हणजे काय ठेवाय, ठेवायला लागेल काही.
पंधरा दिवस.
थांबा, आज हे ना.
हम्म
आल्हाद
दहा तारखेला बोलावलं काढायला. हा त्याच काढयला बोलावल दहा तारखेला.
बरं झालं एका परत लवकर ऑपरेशन वगैरे डोक्याला ताण म्हणजे अ कमी वेळात लवकर ते गोंधळ होउन जातो डोक्याला.
हा म्हणून तर ते डॉक्टरनी लगेच काढायला लावलं होतं.
आणि आपण म्हणू ते काय तकलिफ, असा काय तकलीफ नाही राहात त्यांनला.
तकलीफ नाही राहत पण ते मासात गुंडाळ मग त्यांना त्रास होतो ना नंतर.
त्याच्यापेक्षा म्हणजे जितके लवकर घ्या-
मुदत ती डॉक्टरने आम्हाला जी तारीख दिली आम्ही त्याच तारखेला गेलो होतो.
असं ना.
आम्हाला ऑगस्टची, ह्या - ह्या महिन्यातली चौदा तारीख सांगितली होती जुलैची.
हा
मग बरोबर त्याच तारखेला गेलो मग चौदाला गेलो त्यांनी मग नंतर परत लगेच बोलवलं.
हम् नाही बर झाल प एकखट होते बोडक्यात, डोक्याला ताण नाही राहिला. पेरणी यंत्र कुठं मला दिसलं नाही पेर पेर दोनदा गेलो दोनदा गेलो दोनदा नाही दिसलं मला.
तिकडंय ते दरवंडीला.
असं नां मी तेचं म्हणलं पेढ मलां दिसलंच नाहीं भावां कूठे गेलां म्हणलं
दरवंडिला ते
बरं बरं चालंण
चाललं तेवढे दोन कॉल करूंन घ्यां ते तुमचां एक आंण माझां एक राहिलेला
हां हां द्यायचा फोन लावूंन तिथं गाण्यां पशी ठीऊंन द्यायचा विषय संपला बरोबर ए बाई
हां मंग कायं एवढां लावी ते आंता मी मंग तुम्हीं तिकडूंन एक फोन करां
बरं बरं